हॅलो हा बोलायच हो मस्त तुम्ही
झालं जेवण वगैरे
हो हो झालं
बाकी काय म्हणताय मग पाऊस वगैरे आहे
नाही पाऊस नाही फक्त वातावरण आहे पावसात
हो ना उन्हामुळे किती पाण्याची कमतरता रस्ता वगैरे होता आहे बगना
काही नाही म्हणज आता नाहीच
तुमच्या इकडे कस आहे म्हणजे पाण्याचं वातावरण वगैरे पाणी आहे क भरपूर
नाहीण भरपूर नाही म्हणजे बघा ना पावसाळा राहिलाच कुठे
हो ना
म्हणजे आता आज किती म्हणजे चार महिने कंटिन्यू पाऊस या आता बघा जून संपण्यात म्हणजे अर्धा जून होऊन गेला तरी पैसा पाऊस पण आलेला नाही हम्म खण्याकाण्या हेच म्हणजे कस पाऊस आला तर अस चांगलं होईल ना होय थंड वातावर किती नाही म्हणजे भरपूर गरम होतय
उष्ण हो तापमान आहे भर
हम्म.
उष्णताही भरपूर वाढलेली आहे. त्यामुळे म्हणजे झाडाला वगैरे पाणी आता खूप कमी पडतयं म्हणजे ते त्यांनाही पाण्याची गरज असते ना झाडांनाही. हॅलो. हॅलो. हॅलो.